हॅलो!
हां बोल ना हॅलो.
हा काय काय करता येत आहे.
काही नाही प्रेरणा आताच आवरलं बस
अच्छा तुमचा आवाज. हा तुमचा आवाज क्लिअर नाही अस हो आता येतोय स्पष्ट
हा हा तेणलं. कप चांग जा.
हां.
खूप वातावरण झालं.
हो ना. आता यायला पाहिजे पाऊस फिरायचं तर नंतर होऊन जाईल पण. ह्या वर्षी उशीर झाला.
सेतहीच ना उशीर झालाय. सगळे वाट बघताय रोज असं बऱ्या वेळेला वातावरण हो असं वाटत की येईलच आता पाऊस गरम पण खुप होत पण येतच नाही
हो ना इकडे पण इकड पण तशीच परिस्थिती आहे आता पूर्ण अं ऊनच नाहीय पूर्ण आभ्रट निघालाय आणि परत असं वाटतं की येईल येईल आणि येतच नाही परत ऊन
ऊन पडतो हो पण म्हटलं ओगीच आज आपण ह ठरवायचं बाहेर जायचं आणि बाहेर गेलं की यायच पाऊस कल फजिती त्याच्यामुळे म्हंटलं जाव
आरामच करून घ्यायचा आज
हा सुट्टीचा एकच दिवस असतो त्याच्यामुळे असं वाटतं काहीतरी चेंज पाहिजे पण मग अ काम आवरता आवरताच वेळ होऊन जातो आणि असं निघायचं म्हटलं की मग मूड अस झालं तर ठीक नंतर मग परत कंटाळ येऊन जातो
होन मी पण सध्या टाळतेच आहे कारण तब्येत नरम गरम असते सर्दी खोकला लगेच अ चालू होऊन जातो आज पण खूप झालं होत खोक ुला वगैरे पण मग माझ्या सासूची एक आहे. दवा म्हणजे ती घरी बनवली रेसिपी सारखी आणि ते खाल्लं मग ते थोडं बरं वाटत. ला.
हा आपलं ज्येष्ठ मत असतं ना. ते आणि आपलं मध दोन्ही मिक्स करायचं जे मच्छची पावडर मिळते. दगड ते वगैरे त्यांच्याकडे तर ती पावड घ्यायची चिंब मस्त त्यामध्ये मिक्स करायचं आणि त्याचं चाठवण घ्यायचं पण मग कसं रात्री झोपायच वेस घ्यायचं म्हणजे त्यावर पाणी नाही प्यायचं तुम्ही अस त्याने पण खूप फरक पडतो
त अ आमच्या इकड ना बाजरीच्या पिठाची हाव बनवतात तर ती पिली होती.
हो हो, त्याने पण फरक पडतो. किंवा बाजरीचं पिठे ना आपलं गरम तवा असतो ना. त्यावर टाकायचं आणि त्याच्याकड धूर येतो ना तो घ्यायचा त्यानी तर सर्दी आणि खोपला त्या खूप लवकर हो वाफ त्याने खूप लवकर फरक पडतो.
हम्म, तेच ना, ते जर अ म्हणजे. ते सर्दी वगैरे मध्ये तोंडाला चव पण राहत नाही ना मग ते. हाव वगैरेच कसं थोडं तोंडाला चव येऊन जाते आणि थोडं बरं पण वाटतं घशात पण.
हम्म गरम गरम पीलकी, म थोडं बरं
हम्म, तेच ना.
काय काय तुमचा आवाज अटकतोय?
हॅलो, म्हटल तिने पण च येते असं तोंडाला.
हो ना.
हम्म.
ते मस्त वाटतं थोडसं.
तेच एक तर खाण्याचीच इच्छा होत नाही काही दुखत असलं की.
हा ना. असं गरम गरम काही थोडं राहिल का तेवढंच बरं वाटतं.
हम्म सूफ वगैरे अजून.
हम्म पोळी भाजी तर नकोच वाटते.
हो. साधा सर्दी खोकला असलं तरी पूर्ण अंग जड पड पडत.
हो ना, कुठलंच दुखणं चांगलं नाही.
खरं य ते.
काहीच नको दुखायला थोडं पण का हे झालं का पूर्ण डायरेक्ट कसलीच इच्छा होत नाही असं वाट
अ आणि. जेव्हा आपल्या जे दुखतात आपण म्हणतो हे नाही दुसरं दुखणं बरं पण असं काही नाही. काहीही दुखायला लागलं की नकोच वाटत.
शरीराच. थोडासा पण भाग असा दुखायला लागला का लगेच त्रास होतो. काहीच नको पाहिजे दुखणं.
तेच ना.
हम् पण हल्ली तर असं लगेच काही पण, हम्.
हम्, ज्यांचा असा कप मोकाळा होत नाही ना कफ कफ छातीमध्ये कफ साचतो बघा कोणाचा. तो मोकळा होत नाही ना तर त्याच्यावर पण एक उपाय आहे. कि सकाळी सकाळी ना आपला कोरफडीचा गर असतो ना व्हाईट कलरचा, पांढऱ्या कलरचा जो गर असतो ना, तर पारदर्शक गर. तो खायचा चमचाभर त्याने कफ
अरे बापरे! ते तर खूप कडू असतं खाल्लं जाईल का?
नाही नाही त्याची पिवळ वगैर असतो ना जो पांढऱ्या कलरचा थरस ना. तो एकदम पान सारखे चव अस त्याची म्हणजे त्याची चव टेस्ट नसते त्याला कशाचीच, चवच नसते त्याला.
हो का मला असं वाटलं की पूर्ण कोरफडच कडू असतं असं.
नाही नाही जेव्हा ते पान कापतो ना तर ते थोड्या वेळ तसच ठेवायच म्हणजे ते पिवळ्या कलरच येतं त्याला, तो थर तो धुवून टाक आणि नंतर त्याचे ते काटे काटे असत ना ते कापायचे हळूच. आणि मधून भाग पाडला की हा आपल्याला सहज सुरीने वगैरे तो गर काढून घ्यायचा आणि तो खायचा.
अच्छा. अच्छा हे मला माहित नव्हतं बरं झालं सांगितलं.
माझ्या आजीला पण दम्याचा त्रास होता ना. तर असं ढगाळ वातावरण झालं खूप त्रास व्हायचा त्यांना. तर आम्ही तोच उपाय करायचो त्यांना कारण की गोळ्या औषधाने आणि अजून जाम होऊन जातच माणूस. मग ते आयुर्वेदिक मध्ये ते सांगित लेल तर मग तस उपाय करायचो त्याने खूप फरक पडला होता त्यांना.
अच्छा. मला ना असं म्हणजे आज पण रात्री मी म्हणजे झोपेत तीन चार वाजले असतील अचानक मला ना असं व्हायचं की जसं माझ्या छातीवर दाब पडतो मला श्वासच घ्यायला इतका त्रास होत होता
हो हो. सर्दी, खोक आपल्याना होत ना ओ तस सरळ झोपलं कि मग श्वास घेता येत नाही. एक अंगी झोपलं की येत घेता.
अ मी म्हणजे अ खिडकीजवळ असं अ पूर्ण माझ्या शरीराचं असं वजन टाकून म्हणजे ती बाहेरची हवा येत होती ना ती जेव्हा माझ्या म्हणजे नाकात जातो तिथे आम्हाला असं बरं वाट घरामध्ये मला इतकं गुदमरल्या सारखं म्हणजे श्वास असच नव्हता येत मी तोंडाने जोर जोराने श्वास घेत होते.
तुमच ना म्हणजे असं ते सर्दीने जाम होऊन गे
हम्म. तेच ना.
वाफ वगैरे
हो ना ते आता मेडिकल वरती ते वाफचे त्या अशा कॅप्सूल भेटतात बघा हिरव्या कलरच्या.
हो हो.
हा त्या आणल्या आहे. आता मग आता जेवण केलं, थोडं खाल्, आता म्हटलं त्याचीच वाफ घेणार.
हम्म त्याच्यामध्ये कसं थोडं निलगिरी तेल आणि कापूर वगैरे असतो ना. त्याने पण फरक पडतो.
हो ना.
मी तर माझी लहान मुलगी तिला सर्दी झाली ना की रूम पूर्ण पॅक करते आणि आपला जो भीमशिनी कापूर असतो बघा. त्याची हा त्याचं ते आपल्याला मिळतं ना एक वाटीसारखं असतं, की त्याच्यामध्ये आपण ते धूप जाळू शक तो.
हम्म हम्म हम्.
त्याच्यामध्ये कापूर कापूरदानी म्हणतात त्याला. त्याच्यामध्ये तो कापूर लावून देत आणि ओव्याची धुनी तिच्या असं शेजारी तिला अजून घेता येत नाही श्वास वगैरे असं स्वः तः असं आपण घेतो तस. पण मग रूम मध्ये ना ते ओव्याची धुनी लावून द्यायची. त्याने पण खूप फरक पडतो.
अच्छा हा म्हणजे मग असं आपण घेतो तसं नाही घेतात पण असं नॉर्मली अस
हम्म रूम मध्ये हो रूमचा दरवाजा वगैरे आणि खिड की बंद ठेवायची थोड्या वेळ मग कस ते त्याची धूर धूर झाला का रूम मध्ये मग तो आपण असा श्वास घेतो तेव्हा जातोच आपल्या
हम्म हम्म.
श्वास घेताना बरं वाटतं. त्याने पण मोकळ होऊन जातं मग पूर्ण छाती.
हो ना आणि हे लहान मुलांना दुसरे औषधं वगैरे द्यायला आपण भीती वाटते ना की काही त्याचं हे नको व्हायला
हो आणि त लहान मुलांमध्ये न्यमोनिया लवकर होण्याची शक्यता असते ना त्यामुळे हा उपाय तर बेस्टच आहे आम्ही तसच करतो
हम्म मला तर कोरोनाच्या काळात निमोनिया झाला होता म्हणजे अ ते तर डॉक्टर थोडे चांगले होते म्हणून त्यांनी असं डायरेक्ट अ म्हणजे असं सगळीकडे चर्चा नाही केली की इला असंय असं म्हणजे त्यांनी खूप चांगलं कवर केलं होतं माझं मला तर एवढं ना तर आपल्या फुफ्फुसामध्ये निमोनियाचे पॅचेस होऊन गेले होते असे सट्टे दिसायचे एक्सरे मध्ये आणि इतका प्रचंड खोकला यायचा ना मी जमिनीला डोकटोय टेकून द्यायची आणि ते खोकला जेव्हा यायचं ना ते थुंकी मध्ये रक्त यायला लागलं होतं मला अ भयंकर त्रास झाला होता तेव
नाही तेव्हा आणि कसे डॉक्टर पण लवकर उपचार नव्हते करत म्हणजे घाबरायचे
हो म्हणजे थोडं पण काही झालं की नाही पण ते राहिलं तर त्याला कोरोनाच हे घोषित करून द्यायचं आणि लोक त्याच धास्तीने मरून जायचे बर्याच लोकांच तासच झालं होत
तसच झालंय बरेच लोकांचभ भीतीमुळे ज त्यांना काय म्हणत जीव गमवावा लागला
हो ना इतके घाबरवून द्यायचे नाही खरं काम माझ तर मला पण असंच वाटायचं की मला असं होतंय मला का कोरोना आहे मला का कोरोना आहे पण ते जे डॉक्टर होते ना ते खूप चांगले भेटले अ त्यांनी म्हणजे खूप चांगला सल्ला दिला अस मला हे नाही केलं, क्वारंटाईन पण नाही करू दिलं, फक्त अशी व्यवस्थित औषधं वगैरे हायजीन वगैरे हे करायला लावलं स्वचछता वगैरे असं सॅनिटायझरचं असं
तेव्हा कसं हायजिनच मेंटेन करणं गरजेचं गरजेचं होत कारण की जिकडे-तिकडे नुसते अफवा, काही ठिकाणी तर तस नसलं तरी अफवाच खूप पसरत होत्या.
हम्म. तेच ना. बरं झालं गेला एकदाचा हो, मी करून बघेल नक्की.
मोल रेंजर होता, भयानक काय होता तो.
तेच दोन वर्ष पूर्ण म्हणजे अशे गेले किती लोकांना त्यांच्या जवळच्या लोक लोकांना गमवावं लागलं त्यांना हात पण नाही लावता यायचं कसं अवघड होतं. आई बाळाजवळ जाऊ नाही शकायची किती कठीण होता तो काळ हम्म चालेल मग ताई बोलू आपण अजून नंतर
हो हो चालेल हो चालेल